किती झालीत ग तुझ?
माझ अ. झाल्यात बाई. पंचवीस झाल्यात वाटत.
अग बाई माझे विसच झालेत की ग.
त्यातला पण तीन कॉल मगाशी अंबूपेला लावालतो काय.
हा.
आणि जॉइनिंग कॉल म्हणलं आणि ते. कटच. झिरो सेकंद झाली. तिन्ही कॉल झिरो सेकंद गेलीत.
हम हम. असुंदे की. मग कुणासोबत दुसऱ्यांसोबत बोलताना एक दहा पंधरा मिनटं बोलायचं. म्हणजे एकशे ऐंशी मिनट होतय. आता म्हणजे आता दहा मिनिट बोलायच नाही पंधरा मिनिट. बोलायचं ग म्हणजे पाच मिनिटं वाढतय नाही.
नाही आपोप एक एकदा कॉल कट होते की अकरा बारा से हेला सेकंद ला.
एकदा मी पंधरा वीस मिनिटं बोललेलो.
होय?
हम्म. पहिला पहिला तिचा कॉल सुरू होत होता. हं.
किती वेळा झिरो सेकंदच पडलं.
असुंदे सोड. हो तर कस?
रेंज प्रॉबलेम, नेटवर्क प्रॉब्लेम काहीतर आला असेल.
व्हय मला- मी पण एकदा परवा तवा तिला रेंज प्रॉब्लेमच आले.
जेवलीस?
होय. अंगोळ करून. धुन धुवून, जेऊन आता आवरलोय.
हम हम्. का लेट झालं की?
होय. अगं ती पलीकडे आत्यांची तीन पोर आल्यात ग. बोलवून नेत्यात नुसता बसायला. गप्पा मारायला हो त्याल म्हणते. हम्. रजिस्ट्रेशन एक सुरू. अ हा चिक चिक असते तो कवा झालं.
रजिस्ट्रेशन चालू झालय म्हण की.
होय. आजपासून झालंय आता बघूया की आज. कॉलेज विलेज काढायचं आणि कॅफेत भरायचं ना फॉर्म?
नाही त्यांनी या म्हणलं आता डी के टीवाली कॉलेजमध्ये या. कारण कॅफेवाल्यांना एवढं काय माहित नसत. नस्ते म्हणाल्यात ती.
फोन केलता कोण?
नाही आम्ही गेलतो कनी तेव्हा.
हा खरे ते नोटीस मधी टेन पाठवलु नाही ग
नाही ते सर आम्हाला तसं म्हणलं, कॅफेत वगैरे जाऊ नका डायरेक्ट कॉलेजमध्ये या.
त्यांना मेसेज कराय पाहिजे म.
होय.
का सांग तिथं नोटीस मध्ये तसं लिहिलं, बाहेरच करा म्हंटलं ह.
तसं म्हणल्यात पण आम्हाला सर तसं म्हणलीत, बघ काय डायरेक्ट कॉलेजमध्येच या म्हणून
बघायला पाहिजे म? होय. मग जर भरात अस तिकडे जाऊन मग नाही म्हटलं तर मग तिथ मागच्या साईड ला काढा
हम. तो ऑस्टिन डिसूजा नाही काय तो?
आं?
ते ऑस्टिन ग आपल्या क्लासमधला.
हा.
त्यांना डोनेशन पंचवीस हजार भरला म्हणे.
कुठ?
बि के टीला कोमी म्हणालती मगाशी.
लगेच का त्यांना पैसे
काय माहित? आणि -पंचवीस हजार भरला-
काय?
पंचवीस हजार रुपये भरला त्यानं डोनेशन डी के टी मध्ये
हा हा.
मग त्याला किती पर्सेंट आहे बावीस काय किती आहेत वाटतं? ओपन मध्ये येतोय ना तो
ओ बी सी येतय वाटत त्याचं स्टेपी काय
काय माहीत ख्रिश्चन आहेत ना त्यांनी?
आ.
ख्रिश्चन आहेत नव्ह त्यांनी हां. आ.
हे बी वीस हजारच फी भरून गेली वाटतं, कॉलेजची फी
होय.
बाकीच्याना कॉल लागना नव्ह नाही, आतापर्यंत झाला असत बाई
होय पायलीचं, सानिकाच ना त्यांना लागायला पाहिजे होत, झालं असत आतापर्यंत
होय. ते नाही शिल्पा ते मी आता स्क्रिनशॉट काढून पाठवू का काय? व्हॅलिडेशन चालू नाही म्हणून ययरर
पाठव की सगळेजण पाठवाल्यात
हा त स
स्क्रीनशॉट काढून पाठव.
तर माझा कॉल पण पूर्ण नाहीत ग वीसच कॉल झाल्यात.
हम् माझं पण आता पंचवीस अजून पाच जणांना कुणाला लावायचं?
तेच हां. हर्ष मी काय पाठवू काय? तसं वीस कॉल झालेत तर म्हणजे पाठवलेत की किरण सर
त्याला काय होतय पाठव, की हून फिरून काय तर बोलली? तर उद्यापर्यंत करतो म्हणायचं
हम्म एकाद दिवसात दोन दोन फोन लागालाय तिसऱ्यांदा लाग ना
हां.
हा काल पण कोमलला दोनदा लावलो सोड मी तिने एकदा लावली मी एकदा लावलो. आणि दुसऱ्याला करालतो लागल नाही वाटत, नाही लागलं. आणि सकाळी तुला लावलेलो दोन तास लागला मग
हम्म हम्म
पल्लीला कयशसवलेय पल्ली बघितला काय रिप्लाय दिलेय सोनीने म्ह आज क नंतर कोत
म काय आणि?
सोनीच्या गावात रेंज नाही काय?
हा मी पण त्याच गावात राहते की,
हा सोनीच्या गल्लीत रेंज नाही ओ.
काय माहिती?
हम्म.
जॉईन व्हालत. व्हय जॉईन व्हालत. खर ते उचलल्या जॉईन व्हालत, खर ते हेच होईना आवाजच येई ना तिचा
आवाज आला नाही म्हणून कट करायचं नाही, राहू द्यायचं दहा मिनिट तसंच
केलो की तरी पण लागनाच तिला
हम् भरपुर वेळ ठेवायच कॉल बारा, तेरा मिनिटं कट झालं तर कट झालं, म्हणजे एकशे एशी म्हणून जरा मिनट वाढत्यात नी. झालं सहा मिनटं झालीत एवढ्या
ब मी पण रिटर्न करतो तुला
हा कर
होते काय बघ हम किती वेळा झाल्यात तुला किती वेळा कॉल केली मी तीन चार वेळा
तीन चार व तर
हो तेचजून करायचं काय
ह कोण आता मगपूर चालूय मला्यायला येणार काळ का
होय
ह म तिलाच गेल्याची माणी करत मला कोतवाडी पाच किलोमीटर इथ
हम्म हम्म
काल सुरूच होत गाडीवर जाताना काही लगेच जाते मोस्
हह हम अससत
हम्म अून काले हवा आ ते जेऊन येणार आहे अजून पंधरा मिनिट लागतील
ह तपर्यंत होतय की
हम्म तो पण तुझा होतय पाे
हो
तू रजिस्ट्रेशन ते कना सग नंतर नंतर साईट बंद होत्या लवकर कि केलेलं बरं पडत ते
हो कोॉमल मिळाती ते अ कधी बुधवला जा सांलं आज वार कुठला आहे रविवार
अवर आहे का
बुधवार गुरुवारी सगळे म्हण कारण त्याच्या पुढच्या बुधवारी पर्यंत टाईम आहे
ह भग दऊ ते दऊया का पररा तशी दऊया भोग्या
हा असं आणि का त्यांना विचार की जाव मग
ते तसच ते भरून तसच ते डिग्रीच फॉर्म भरायचं पण करून यायला पाहिजे
मी का इतर डिग्री फॉर्म आमच्या गावात भरणार डिग्रीच फर्म आमच्या गावातच बनणार
येते तस मी जाता जात भरायन जायचं त्याच खेळी पण गावाात जावा नाही आता आमच्या पण गावात भरयच इत तस याचा भरायच आणि थांब हा एक मिनट फोन आलाय.
हा उचल. पिझ्झा कट झाला कॉल
हा. आज हाल होते बाई. आता घरात ना निघालेत म्हणल्यावर तोपर्यंत दहा मिनिट होतात. मम्मी त्यानंच्या घरात गेले का. पाच मिनिटांनी लगेच तुला का
हा चालतंय की.
काल वेळ लागली इथेच आय आमच्या मावशीच् घर
हा नाही तर कॉल चालू ठेवून जा मग
आता तसे दहा मिनट होतेच ग तुझं आलेस काय तू सांगते तसं करूया मग खर पाऊस आहे ग बाहेर
फोन फोन मध्ये पाणी जाणार आणि
असून दहा मिनिट आता किती वाज कि वाजताय पावणे दोन वाजता कॉल करतो पावणे दोन हा पावणे दोन दोन वाजेपर्यंत नाही तू पावने दोन ला कॉल करतीस जातात जेवले मी
ह अम
मावशींच्या घरला काय
हा मावशी घरी हम्
सोनालीच झालं या पाच वेळा झालं वाटत भौतेिक
काय काय
हम् तिला आता लागत ना वाटत पल्लवीला फोन केलतो पल्लवी म्हणली कामत आहे दुपारन कर.
दुपार झाली की आता
मेसेज मी लावलेल तरी साडे अकरा पावन
हा माझ दीड वाजला आता दीड दोन माझा झाला का कॉल मग तिला लाव
हा मेसेज करतो ती कर म्हणली तर करतो
हा चालते की
हम्म मग सानिका त्यांना विचार मग जाऊया आपण हम
एक मिनिट एकच मिनिट
ह झाले दहा मिनट
थांब हा एक मिनिट वैष्णवी हा काय म्हणली शिल्पा
झाले दहा मिनिट हा
हम हम एकशे ऐशी मिनटं व्हायला पाहिजेत माझे कितीतरी क य य
किती झालेट तरी झिरो झिरोच सेकंद. माझ ते पाच वेळा तर झाले झिरो झिरो सेकंद तीस मधल
तेच माझे काल रात्री झोपतान लक्षात आलं एकशे ऐंशी मिनट तर व्हायला पाहिजे. म एका पर्सन सोबत दहा मिनटाचे वर बोलली. म्हटली जरा होईल तर. शेवट शेवट ला जरा पंधरा पंधरा मिनिट. बोलल की कसं पंधरा पा पंच्याहत्तर पंच्याहत्तर मिनिटं तर होत्या नाही एकशे ऐंशी मधलं आणि अगोदरच एक होतील पंच्याहत्तर साध्याण चौदा एकशे चाळीस एकशे साठच होते तरी पण
हो तरी हम्म
काय आणि काय बसयच बोलायचं अजुन यलागलत यांनी मी पाच वाेता गेलो की लगेच तला दहा मिनिटात मेसेज करतो लगेच कॉल करू मला
ह
हम्म हम्म हम्म इथ कसं एवढं सांगंतर स्टेट पक क गेल तर आपलं कॉलेज ते स्टँड एवढच अंतर आहे
आह
हा मावशी च घर
काय सांगालस.
होय आणि मामाचं घर केवड सांगू.
हम्.
गर ते भागीरे का टाकेत स्टँड
भाकीरे का टाकीे माहिती ना म एकदम स्टँडच्या जवळ हा आणि मावशी
हा.
हा.